हॅलो नमस्कार नमस्कार शुभ सकाळ झालं नाश्ता वगैरे? नाय काम चालूचयत. जेवण नाश्ता केलात? तामी पुन्हा स्वयंपाक राहिलाय अजून. मग, हा. उशिरा आज सॅटर्डे निवांत.
हो ना, तेच आज मार्केटमध्ये गेल्यामुळे थोडसं वेळ झाला मलाही. भाजीपाला थोडा आणला.
हा हा हा. मग? हा महागाईला काय, बघायचं. काम नाही कशालाही महागाई झालीये
हम्म. मग बाकी? मग काय? तुमचं ब्युट टी प्रोडक्टचं हे आहे वाटत. मग
मला पाहिजे होत तुमच्याकडून माहिती कोणते प्रोडक्ट वापरावे? कोणते चेहऱ्यासाठी चांगले असतील? केसासाठी काय चांगलं असेल? समजा आता एक कार्यक्रम आहे हा त्या कार्यक्रमासाठी.
आणि केसांसाठी म्हणल्यावर ते सिरम वगैरे पण चांगलं असत, बरं का वापरलेलं. हेअर सिरम वापरायचं. कंडिशनर आता ते म वगैरे पण छान ते, ऑनियन वगैरे ऑनियनचे
ऑनियन ऑइल, पण पहिल आता थोड्या दिवसाखाली ऑनियन खूप जास्त ॲड दिसत होती, त्या इंस्टाग्राम वरती पण आता बंद झालंय ते.
हा आणि आता ते अ, युट्यूब वर ते निघाले यायल होत. तर बघा, मध्ये, मध्ये, फेसेस कॅनडाचं स्ट्रॉप क्रीम, वगैरे पण आता ते पण काय केलंय त्यांनी, माहितीए का, ऍड केली आणि आता लोक मागू लागले प्रोडक्ट ते तर ते कंपनीनच बंद करून टाकलंय त्याच
प्रोडक्ट
ते. हा ते येच ना झाले आता, मी मध्ये ना पुण्याला गेले होते. तर मग मी बघितलं, मला बघा मी म्हणजे घ्यायचे होते ते फेसेस कॅनेडाचे. म्हणलं, आपण ट्राय करून बघावं. म्हणजे भरपूर ऐकण्यात आलं त्याच, पण नाही म्हणले ते कम कंपनी ने हे केले बंद करून टाकलय म्हणले ते.
हा मग त्यांनी एकच, एकच त्यांनी तयार केला असणार आहे. फेसेस कॅनडामुळे बाकीचे प्रोडक्ट घ्यायची गरज पडत नव्हती, त्याच्यात ऑलरेडी
हा मिक्स होत स्ट्रोप क्रीम, थ्री इन वन फाउंडेशन. होत तेच्यामध्ये. प्रायमर वगैरे सगळंच मॉशचरायझर म्हणजे हे
कम्बाईन मध्ये व्हायल्यामुळे बंद केलं असेल. मग आता त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतं वापर
हा त्याच्या व्यतिरिक्त, आता माझ्या म्हणज ह याचं ओरिफ्लेम चे ते पण छान आहे. प्रोडेक्ट हा ओरिफ्लेमचे पण मी तर, ओरिफ्लेमच ना खूप एक दहा, पंधरा, वर्षापासून वापरते नविन ज्या वेळेस कटिंग नि घालत ते, ओरिफ्लेम त्यावेळेस ते त्याचे सगळेच प्रोडक्ट छान आहेत बरं का.
हा, हा, हा, ह आणि ओरिफ्लेमच फाउंडेशन
हो वरिफ आणि त्याचे रेट पण असे रिझनेबल आहेत. म्हणजे सगळ्यांनाच परवडण्यास
खूप जास्त पैसा सेंड अ वेस्ट करण्यापेक्षा कमी पैशा मधे, आपल्या स्किनला पण
चांगलं. हा नाही ते, ओरिफ्लेमचे आहेत. पण व्यवस्थित आहेत. त्याच्या रेट पण असं काही जास्त नाहीत. नाहीतर बाकीच बघायला गेलं तर, हजार रुपये दीड हजार रुपयाशिवाय नाही. पण ओरीे फ्लेमचं येत तीनशे रुपया पर्यंत. 'फाउंडेशन' असं वगैरे हम्म.
पुन्हा ते वापरलं, पुन्हा काळी
नाही नाही, नाही नाही, नाही मी आता बघा ना पंधरा वर्ष झालं ते वापरते. 'ओरिफ्लेम ' च जस की माझी दहावी झाली तस चालू आहे ते पण व्यवस्थित आहे त्याच.
स्किन वगैरे व्यवस्थित आहे. ओरी फ्लेमच आता काय काय वापरत
मी ओरिफ्लेमच म्हणजे, प्रायमर ओरि ओरिफ्लेम नाही मी आणखी आणल, पण फॉउंडेशन वापरते प्रायमर मी ब्ल्यू हेवन च त्याच्यानंतर मग फाउंडेशन, थोडीशी रोज वॉटर तर पुन्हा कॉमपॅक लूस पावडर आणि मी आता एक ते फेसचा स्प्रे आणलाय तो पण छान आहे तो पण मला ब्ल्यू हेव्हनचा भेटला पण कमी रेटमध्ये भेटला एक अडीचशे रुपयामध्ये म्हणजे सगळ्यांना परवडण्यासारखा आहे तो म्हणजे आप
हो ना हो ना आता मेकअप झाल्यावरच
हा मेक हा मेकअप आपला कस असत खराब होत नाही आपला दिवसभर किती घाम आला तरी त्याला काहीच हो नाहीय वगैरे वारायला वॉटरफ्रुफ आहे छान आहे मस्त.
हा हा हा हा.
गरीबांना पण परवडण्यासारख ना नाहीतर बाकी,
हो ना नाही तर मी मध्येच प्रोडक्ट असायला क कारण पार्लरमध्येध्ये गेलं ऐ एक टाईम हजार रुपये एका मेकअपला घ्यायला लागले तेवढ्याहेजात बाकीच्या वस्तू
हा त्या वसू हा त्या वस्तू आपल्याला एक वर्षभर जातात
ह
मी आता एक फउंडेश, टन आणलं होत नवीन होत ते हजार रुपयाच होत पण ते काही मला एवढं आवडलं नाही. म्हणजे मी जस ब्ल्यूहे हेचा ओरि फ्लेम चा जसा रिझल्ट होता. ता तसा मला ह्याचा काही रिझल्ट वाटलाच नाही
हा हा हा त्याच्यामुळे पहिलं वापरत होतात ओरी तो पण एक ब्रँडच
हा नाही ब्रँडच आहे तो पण आणि कसा असतय तो आपला विश् विश्वास असतय आपल्याला एकदा विश्वास बसला की आपल्याला तेच आवडतं
आवडते आवडते आणि डेली साठी कोणत क्रीम वगैरे वापरावी यात तर तेवढा मेकअप तर आपण रोज करू शकत
डेली साठी हा आता पहिलं कस होत सगळे पेस्ट फेअर अड लवली वापरत होतात पण त्यांन ना कशी किनना ड्राय होते अशी कोरडी कोरडी पडते स्क्रीन अशी पांढरी पांढरी अस ऑली ऑली अस ते हे होत नाही सगळीकडे मस् म्हणजे होत नाही स्किन क्रीममुलेच अप्लाय होत नाही आपलं हा ते त्याच्यामुले मी ना ते ओली हि वापर डेली साठी
हम
ती पण छान आहे ओलीची त्याचा रिझल्ट पण चांगला आहे ती फक्त नाईंटी नाईन मध्ये ते ते पण ते आतलिस्ट महिना बर इझी जाऊ शकते आपल्याला.
नाईनटी नाईन रुपये.
हा मेन हा आपण आपल्याचेह आपल्या स्वतःसाठी तेवढं त हे करू शकतो ना हा आणि आज
आपल्या डेलीला
हा आणले तरी आणि आपण बाकीचा विचार करू पण आपल्या स्वतःचा विचार करतच नाही.
हो ना मग त्याच्यामुळे तर आपण सगळे खूप जास्त कामात मुलात त्यां एज्युकेशन याच्या पण स्वतःकडे का आपण
लक्षात देत नाही आणि बाकीकडे बघितलं तर लोक किती असतात की बाबा एवढं ह हा हा हो ना आपली म्हणजे तेवढी आपण स्किन केअर त्वचेची काळजी घेणं नाही त्याचा म्हणजे व्यवस्थित काळजी घेत नाहीत त्याला फेशियलस स्किन अप वगैरे म्हणजे मसाजच नाही ना आपल्या
हो ना हो ना लाईट.
लाय हा त्याच्यामुळ
हा हा हा चेहरा पण असा लाट वेट
हा ग्लो कसा त्याची, आपलं खाण्यापिण्याकडं पण जास्त लक्ष नसतं ओ.
हो ना. हो ना. काय खाल्ल पाहिज जे कारण चेहऱ्यासाठी आपण विटमिन सी च्या टॅबलेट, विटमिन सी च सिरम
सिरम अस आपल्या खाण्यापिण्याकडे पण लक्ष नसतं त्याच्यामुळं ना, आपली स्किन अशी ड्राय होणार. पुन्हा असं ऑयली दिसणार नाही असं.
हो ना, आपण आता स्किन साठी डॉक्टरकडे गेल तर दोन हजाराच्या खाली तर औष आणि इफेक्ट होईल याची गॅरंटी पण नाही, त्यांची फिस च पाच-सहाशे रूपये असती.
आज काल तर फीज च प्रमाण वाढलं चे पहिला तर दोन अडीशे आता सहाशे, सातशे रुपये त्यांच डेली फीस मधील म्हणजे एकदा चेक केलं तर सहाशे रुपये. आणि मी माझ्या केसासाठी दाखवलो एका डॉक्टरला त्यांनी मला दोन हजाराचा शॅम्पू दिलता, आपल्या गरीबांना परवडत नाही ना ते. परवडतं का? नाही परवडत, त्यांचे काम हम्म त्यांनी एक महिन्यात तेवढी सेविंग केलेली असती, ते त्यांना एका मिनिटात द्यावी लागती ना. नाही ना
हो ना. महिन्याभरात दोन हजार रुपये सेविंग होत नाही आपली, दोन हजारचा शॅम्पो कुटून वाप देणारेत आपण, आपल्याला परवडत नाही त्या घरगुती गोष्टी जेवढं आयुर्वेदिक वापरताल तेवढं चांगलंय. जस की आता हेचा कडीपत्ता जा जास्वंद हे घालून तेल तयार करायले, हे ऑइल पण चांगलेत आता सध्या त्याचे जास्त रील्स पण पाहायला भेट
पाहायला मिळतात हो ना. त्याच्यात थोडस हा म आता ते घरगुती चालू केले थोडास कांद्याचा हेअर मास्क वगैरे
हा हा हा आणि हेअर स्पा कधी केलं पाहिजे का? हेड मसाज पार्लरमध्ये जाऊन अगर
हेड मसाज ते ठीक आहे, पण ते कस होत आपण वर्षात तुन एकदाच जातो पण त्याचा उपयोग आहे का? नाही ना तुम्ही असं दोन महिन्याला तीन महिन्याला एक म गेलं तर त्याचा फायदा होतो, तुम्ही आपण चार वर्षातून एकदा ज गेल्यावर काय होणार आहे
हो ना. आपल्याला वाटतं आता गेलात लगेच रिझल्ट नाही, पुन्हा कमी झाले वाटतय ते कुणाला दोष देऊनही उपयोग नाही, घरच्या घरी आपण पण करू शकत असत ना हेअर मास्क?
हा, आपण थोडसं ते तेल कोमट करायचं आपल्या त्या अ केसांच्या मुळांना मसाज करायची, हा बर. हर हो न हो न हो ना अच्छ अच्छा वापरा मग तुम्ही पण आता ओरिफ्लेमचे प्रोडक्ट
हो आता ओरीफ्लेमचे तुम्ही मला लिंक टाका मी वापरून बघते तुम्हाला सांगेल पुन्हा कसे आहेत काय आहेत ते ब जेवण वगैरे आता
जेव्हा आता थोड्या वे आणि मुलं आल्यानंतर शाळेतून मुलं गेलेत शाळेत पाच शनिवार त्यांची च लवकर सुट्ट ते आल्यानंतर
हो ना हो ना झाला तर थोडा वेळ राहिला मग तिमुूलं तुमचे आणि कस आहे मुलांसाठी बी वेळ देणं गरजेचं आहे आणि मुलांनाही असं वाटत क आपल्या आईवडील चांगले दिस त्यांच्या स्कूलमध्ये गेल्यावर त्याच्यामुळे हे अशिय प्रोडक्ट तर पाहिजेच आपल्याला काही ना काही वापरायला
हो हो छान आहे प्रोडक्ट तुम्ही वापरून बघा नंतर मला सांगा
बर बर बर ते लहान मुलांना पण चांगले ना समजा मुली असल्या छोट्या
हा तसं तर जास्त लहान लेकरनांना नाहीत वापरायची पण त्यांना थोड ठीक आहे लाल हो हो हो हो हो हो हो हो चाल हो हो हो काय क्यायचं खायचा सोडा लिंबू आहे